हॅलो.
येतोय आवाज तुला येतोय का हो हो हो.
काय चाललंय.
काही नाही आता जेवण वगैरे झालं. म्हणलं कोणतरी करावा.
हा हा हा माझं पण आत्ताच झालंय, जेवण आम्ही जरा बाहेर आलतो.
हम्म हम्म हम्.
हम्म. आम्हाला ते पापडाच बनवायचेत ना त्यामुळे.
अच्छा ते हर्बल लाईफच एक जण मला भेटलं होतं.
हम्म.
तर मी सांगितलीय माहिती घ्या म्हंटलं बघून व्यवस्थित आहे. तब्येत चांगली होईल म्हणजे अं म्हणतात ते अ थायरॉइड. प् त्यां प्रे्ी पण कत नाहीड पण इरेग्युलर येतात. त्याच्यामु मग म्हंटलं, सगळंच कंट्रोलमध्येध्ये येईल ना.
हा हा हा. काय म्हणे मग.
आं.
काय म्हणे.
अ बघू म्हटल्या आधी घेतलं होत, म्हटलं पण प्रॉपर घ बघा एकदा प्रयत्न करून म्हंटलं तर ठीक आहे बघू म्हंटलेत..
हम्म हम हम्म हम्.
म्हणजे सांगित.
सरांशी डिस्कस करायचं म्हणायचं झूम वर या.
हम्म.
सरांशी डिस्कस करू म्हणायच, सगळं सांगा तुम्ही स्वतः प्रत्यक्ष बोला.
हा म्हटलंय ना मी जर का म्हणजे तुम्ही जर का व्यवस्थित घेतलंत म्हंटल ते कस म्हंटल जर का तुम्हाला प्रॉपर गाईडलाईन नाही भेटलं तरी अ हे होतय म्हंटलं म्हणजे हा एस ओके किवा तुम्हाला चांगल रिझल्ट येणार नाही पण तुम्हाला गाइडलाइन मिळाले तर पटकन रिजल्ट मिळेल जास्त काळ काय घ्यायची गरज नाहीरे मी सांगितली सगळी माहिती मग बघू म्हटलेय आता बघूयात काय काय होतय ते
हम्म
हम्म मग अजून काय
गेस्ट आहे ती म्हणते नाही आय डी नाही काढत मी मग तुमच्याच ह्याच्यावर द्या द्या पैसे जातायत
हा
त्यांचा ऑलरेडी गेल्या महिन्यात आमच्या सरांच्या ह्याच्यावर टाकलेली ऑर्डर त्याच्यामु काय आयडी क्लासने काढलाच नव्हता आता आजपासून केलंय त्यांनी एक्सरसाईज वगैरे करायला स्टार्ट
हम्म हम्म हम्म
दुसरी एक गोष्ट आहे तिने रस्तच घेतलंय काहीच करत नाही ती
हो का
हम्म खात पण नाही कॉल पण नाही
मग नाही खाल्ल्यावर रिझल्ट कसा मिळेल
हा
त्याला पण कस योग्य मार्गदर्शन मिळालं तर रिझल्ट न रिझल्ट आला तरच लोक विश्वास ठेवतात नाहीतर काय होतय की आता रिझल्ट नाही आला की म्हनतात नय एवढे ग नाही फायदा नाही असं होते त्याच्यामुळ मार्गदर्शन म
अला ग - महत्त्वाचं आहे प्रॉडक्टच्याऐवजी जर व्यवस्थित आणि ऐकणारं पण पाहिजे तसं प्रॉपर कचकच कचकच केली की नाही मग उपयोग
बरोबर आहे तेच म्हणा सांगितलं मी बघूयात आता काय काय होतय ते झालं एवढे आजार आहेत ते तर मग कमी झालं तर उलट चांगले असं थायरॉइडची गोळी
होतच आहे ते पी सिओडी थायरॉइड थायरॉइडमुळेच पीसीओडी होतो कारण थायरॉइड मुळ आपल्या ग्रंथी कामच करत नाहीत ना मेन थायरॉइड चे ग्रंथी डिस्टर्ब होते मग ती काय सिग्नल देणारे
मग त्यामुळे त्यांना म्हंटलं बघा तुम्ही होईल कं पेट्रोल शंभर टक्के होईल म्हंटलं पण जस सांगताय तस तस खरा म्हंटलो त्या म्हणत होत्या मी आधी घेतलेलं ते काय मला प्यायची इच्छा होत नाही म्हटलं ते करण्याची पण पद्धत आहे म्हंटलं फॉर्म्युला वन म्हणा काय त्या पद्धतीने केलं तर तुम्हाला टेस्टी लागल नाही तर मग ते काय चव देत नाही काय नाही सगळं एक त नाही म्हणते ते सगळेच पोण पाणी घ्यायचं ते सगळे चमचे इथच टाकायचे आणि हलवायचं म्हणज तशी कशी चव लागल तुम्हाला
त्याच्या पण पद्धती आहेत म्हण.
त्यांना म्हणायच आमच्या कॉलवर या. बनवा आणि प्या आणि मग सांगा टेस्ट कशी लागते.
हा मी म्हंटलंय ना त्यांना आमच्या का हे तर सर वेगळच सांगतात म्हंटलं ते त्या पद्धतीने केलं ना की छान लागत म्हंटल मिल्कशेक पिल्यासारखच वाटत. आईस्क्रीम खाल्ल्यासारखं म्हटल्या बरोबर पप्पा म्हटल्यात आता सांगितलं तर खरंच जर का अडचण आली तर मग सांगशील परत
कॉल वगैरे करून दिला तर चर्चा होईल ना त्याच्यावर मग त्यांचं काय वेट किती आहे हाईट किती आहे वगैरे बघावं लागेल. बघू आता आज मी बोलली हे बराच वेळ माहिती दिली आहे सगळीच
अच्छा
हम्म आता बघू काय काय होतय आणि काय काय नाही. अजून काय
काय नाही बाकी मजेत हे.
अच्छा मुल आले का शाळेतून?
हो नाही आज सुट्टी सेकंड सॅटरडे
अच्छा सेकंड सॅटर्डेची सुट्टी असते का?
हा.
ब सध्या आता हाफ डे चालू आहेत वाटतं ऊन जास्त आहे तेच्यामुळ
ऊन जास्त आहे तेच्यामुळ हाफ डे पण आता मंडेपासून आहे फुल डे फुल
खूप पाऊस पडायला पाहिजे पण आता कधी पडतोय. आता जून मध्ये कधी हाफ डे नसतात पण आता ह्या वर्षी पाऊस नाही तेच्यामुळ दिले असतील. हम नाहीतर कधी मार्च मध्येच हाफ डे असतात ना मार्च एप्रिल जून मध्ये कधीच नाही शाळा फुल डे असायची पण आता हम्म पण आता काय करत. जाव त लागलच ना? हम् म बरं झालं लागला कॉल. माझा तर लागतच नव्हता. काहीतरी प्रॉब्लेम येतोय कॉलला.
रेंज नसेल कमी जास्त
नाही रेंज आहे पण काय कळतच नाहीेहे फोनच लागत नाही आताच
हा, हा, हा, हा
हा काय असते माझ्याकड दाडण डोळा आपण बघतोय काय कराव कळेनाय
दाड किडली असेल.
किडलीय आणि सारखं त्यात आडकतंय खाल्लेलं.
ते लवकर ट्रीटमेंट घ्या नाहीतर काही खरं नाही म
का आता कुठंच बघू आता काय जाम दुखाय लागलय त्यामुळ डोकं कंटिन्यू दुखाय लागलय.
ते के. एस. बी चौकातल एक डॉक्टर आहे आमच्या ह्याच्यातला पण दुसरं पण बघा तुम्ही सर्च करायचं गुगल वर. डेंटिस्ट कुठे आहे ते
ताई आहेत ना. त्या डेंटिस्ट कडे जायचंच सगळ्यात मोठं टेन्शन आहे. ते खरर खरर खर फिरवत राहतेेत नुसतं. अवघड ये ते तर. कशे लोकं ट्रीटमेंट घेतेत अन् ते डॉक्टर पण करतेत त्यांच त्यांनलाच माहित.
सगळ्या ह्याला बाई.
हा लो लेस लेस कस तरी होते ना ते खर
अजून मला चार दात बसवायला एक लाख सांगितले.
चार दात नाही. काय आमचे दातच बसवायचे रुट कॅनल ला दातच नाही राहिले म्हणून त म्हटलं लवकर ट्री करा नाही तर रूट कॅनल नाही झाल. की डायरेक्ट दातच बदलावे लागतात झालं भरलं ना काकू.
अच्छा. हं हां.
रूट कॅनल ला तरी दात वाचतो आणि त्याच्यावर काय कॅप बसव
कॅप बसवतात हां मला एक बसवलेली आहे ना कॅप.
काढलेली ये ना त्याच्या म माझ्या काढल्यात दाडाचं काढून टाकल्यात. कारण ते रूट कॅनल पण नाही होऊ शकत एवढे ते किडलेले.
हां हा हा.
त्याच्यामुळं.
अ ते अन्न सारखं अडकायला लागले त्यामुळे काय होते कंटिन्यू डोकं पण दु खायले. आणि त्रास व्हायला लागलाय ते अ खाल्ल्याशिवाय तरी कस...
हो.
हो त्याच्या...
हम्म.
काय मग आणखी पाणी आलंय का काय आत्ता. आह. हॅलो.
हॅलो.
पाणी आलंय. हॅलो.
येतय का?
हा येतोय येतोय. मधेच वाऱ्याचा आवाज येत होता काय बाहेर आलात का काय?
नाई नाही कूलर लावलाय ना गरम होतोय जाम.
अच्छा हा बरोबर आहे तेच म्हटलं. खूप जोर जोरात आवाज येत होता वाऱ्याचा.
हां. तेच म्हटलं काय कॉल कराव काय बघावं. चालते आपले नऊ मिनिटं होऊन गेलेत. ओके बाय.